हॅलो. हा बोला. ह. हा.
हॅलो आवाज येतोय ना?
हा आता यायला लागला.
तुमचा कनी असं वाऱ्या वाऱ्या आल्यासारखा आवाज यायला लागला. म्हणजे
अच्छा, हां बाहेर हवा चालूयना. त्याच्यामुळे तो येत असेल.
हा हा. बोला की.
अ हा. काय म्हणता? हा.
नाही तो मगाचा विषयच हे राहिला ना, तच आपला. कटच झाला ना फोन. ह. तुम्ही काय तर सांगत होता. पिंक सिटी वगैरे.
हा राजस्थानलाय ना ते.
हा हा हो.
हम्म. म तेच होत मग तिथच गेलेलो. खूप छान होत तिकडं.
म्हणजे बघण्यासारखे आहेत पण तिथे. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.